हो आवाज येतोय.
नाही ग आवाज ये ना एकदम बारीक येतोय.
आत्ता येतोय आवाज माझा.
हा बघ आता मी जरा बाहेर आहे आवाज येतोय काय.
येतोय येतोय माझा येतोय तुला.
हा आता येतंय बोल तू.
काय नाही कस काय कॉल केलीस.
अग काय नाही म्हंटलं आता तुझा काही कॉल नाही आपण करूया. मोहरम चालू आहेत म्हंटलं तुझं काय काय रेसिपी झाल्या की नाही का ट्राय केलीस का नाही म्हटलं चोंग वगैरे किंवा मलिदा. काही करताय की नाही तुम्ही असल.
होय होय चालू आहे बघ थांब बर म्हणजे आम्ही नाही करत पण आमच्या जे शेजारी लोक वगैरे राहतात ना ते
नाही ग बरोबर आहे म्हणजे अ चोंग हे ते करतात ना म्हनून विचारलो. असं स्पेसिफिक असं काय धर्म किंवा असं नाहीये सगळे ऑल करतात. हया वेळेस.
होय होय अगं आधुनिक म्हणजे प्राचीन बरोबर आहे तू. आमी आम्ही जर काय ते चोंग वगैरे म्हणत्यास की नाही ते काय कधी बनवलो नाही थोड म्हणजे एकदा ट्राय केलेलो मी कसं करायचं हे ते म्हणजे विचारलेलो रेसिपी मैत्र णीला एकदा पण मला पण आता ते आठवत नाही ये खरं ती शेजारची हायत ति लई मस्त करत्यात चोंग म्हणजे मोहरमच्या वेळी आणि ते रोट म्हणून एक असतय बघ
रोट काय मला माहित नाही पण आमच्या घरात कस आम्ही लहानपणापासनच करत्यात म्हणजे मम्मी त्यामचे वगैरे करतात मला ती रेसिपी माहित आणि खायला पण लई भारी लागतात अग ते आणि एकदम रेसिपी सोप आहे कधी पण करून ब खाऊून बघा म्हण आमच्या कालच केलेलं. अ ख्रदातला नाहीला मिीळालं आणि पर आ करतील सोड या महिन्यात म्हणज सारखं करतात ह दहा पंधरा दिवसात.
तेच की कसं केल तस मग.
अगले सोपाय गव्हाचं पीठ घ्यायचं काय म्हणजे दोन प्रकारे तुला सांग. द प्रकारे करता येते म्हणजे तुला जस एकदम सोप्प. पद्धत वाटेल ती तू ट्राय कर गव्हाचं पीठ घ्यायचं. आणि गुळ आहे ना गुळ गुळाच. पाणी करायचं म्हणजे गुळ पाण्यात भिजत घालायचा तो पूर्ण गुळ विगळतोय. मग. त्या गुळाच्या पान म्हणजे आपण चपातीचं पीठ मळतो ना म्हणजे चपाती. पीठ मिळताना नॉर्मल पाणी घालतोय त्याच्याऐवजी ते गुळाचं पाणी घालायचं पिठामध्ये. आणि त्याच्यामध्ये थोडी वेलची पूड घालायची. आणि थोडस मीठ. घालायचं आणि मळून घ्यायचं त गोळा पूर्ण मऊ. आणि चोंग करायच क नाही एक पाट असतोय एक एवढा छोटा लहान असतो. ते काय पाठ आणि त्या पाठाव कस असते सांग डिझाईन डिझाईन असत्या. म्हणजे तू जसं लाटशील ना तस ती पूर्ण डिझाईन उटत जात चपातीला.
होय होय ग म्हणजे मी खाताना वगैरे बघत हो त्या. त्याच्यावर डिझाईन असत काय मी म्हणणार हे कस कसं करतात डिझाईन.
नाही अग तोच आपण चपातीच करताना पळपाट कस असते तसं. चपातीच हे असते.
पोळपटला म्हणजेच त्यांची डिझाईन तयारच असते होय ती.
हा डिझाईन तयार असते आणि त्याच्यावर ते लाट. टायचं ते. आणि अ थोडस नॉर्मल तेल घालून हे करायचं भाजायचं. चांगलं.
बर बर.
हम. आणि हा एक झालं काय आणि तुला सांगतो आता एखाद्याच्याकडे. पाठ नसतोय. आणि म्हणजे दुसरी पद्धत सांगतो तुला. हुम्म
भाजलीच कि ते बरोबर आहे. खरं त्याच्यावरती खोबर. परत ते गुळ बिळ ते काय काय घालून करत्यात की.
हा तेच कि ते सांगालोय. त्याच्यावर म्हणजे तू देताना त्याच्यावर खोबऱ्याच किस टाकतात. किंवा तिळ लावायचं तीळ. पांढरी तिळ लावतात. आणि तुमच्याकड काजू बदाम असलं तर ते टाकतात. तसं पण टाकतात. आणि दुसरी रेसिपी सांगतो ती ऐक. ती कस सांग. नॉर्मल चपाती करायची आपली. आणि चपाती अर्धि कच च्ची भाजायची. आणि आपल्या चिम टीन म्हणजे बोटाच्या चिमटींन असं त्याला डिझाईन कराय करायची. आशी पूर्ण. म्हणजे येवडीचं भाजायची कीं डिझान होईल अस. म्हणजे लई पण कडक भाजायची नाही. आणि लई पण अस कच्ची ठेवायची नाही.
हा हा हा
चांगली भाजून घ्यायचं आणि त्याला डिझाईन डिझाईन करायचं. की आणि परत चांगलं भाजायचं त्याला. ती डिझाईन झाल्यानंतर परत चांगली चपाती भाजून घ्यायची. आणि काय करायचं गुळाचं पाणी करायचं. आणि ती चपाती बघ ते त्यात बुडवायची पूर्ण.
हा
पाकात बुडवायची ती. आणि त्याच्यावर हा आणि मग त्याच्यावर का नाही, काजू बदाम टाकायचं किसलेलं. आणि खिसलेला खोबरं टाकायचं. आणि आपण मग ते खायला एक नंबर लागतय ते पण.
हो सांगा लागल्या मला आवडतात थोड शोंग. म्हणजे आम्ही पहिला म्हणजे राहत होतो की नाही शेजारी त्या आता पण देत्या. सोड आत्ता जरा कमी आलेय. मग ते देत होती त्याच्यावर तिथती डिझाईन वगैरे बघून मला असं वाटणार अरे बाबा हे कस करत्यात कस करत्यात. म त्याच्यावरती खोबरं असतय आणि ते ड्रायफ्रूट म्हणलीस बघ तु. ते पण कोणतर कोण
हा आणि जे जास्तच मोठे आहेत बघ त्यांनी मग तू किंवा तुपाचा त्यां वगैरे वापर करत त्याच्यामध्ये. आम्ही का नाही काय केलेलं माहितेय काय? अ गुळाच्या हम्म पाण्यात त्या चपातीचा गोळा मळलेलो. ते पण छान लागलेलो. आणि आमच्या पप्पांना ना कस आवड गुळाच्या पाकामध्ये बुडवलेलो आणि काजू बदाम घातलेला आणि खोब च कीस घातलेलं त्यांना तस आवडत. आणि मलिदा पण अग लय भारी लागतो. तू एक नंबर लागतोय. मलाात इतका आवडतोय तुला सांगू.
मलिदा, हा हा आपण उरसाला तेन करतोय तो बरोबर.
तुमच्यात करत नाहीत.
म्हणजे आमचा ज्याळी उरुस असते कि नाही त्यावेळी मम्मी करते. अस सोड पण साध्या पद्धतीनच म्हणजे काही लोक काय करतात सांग. आता उद्यावर उरूस आहे. आणि ते मलिदाचं पीठ दळून आणत्यात त्यात काय वेगळं असत काय नाही.
मलिदाचं पीठ काय वेगळं नसते अगं. काय करायचं माहिती काय आपल्या चपात्या लाटाय च्या आणि त्याला थ पूर्ण थंड करून घ्यायच्या चपात्यांना. म्हणजे तू सकाळी लाटलीस तरी चाल दुपारी केलीस तरी चालते. सकाळी जर लाटल्या असल्या चपात्या आणि दुपारपर्यंत जरा हे होतात कडक टाईप म नॉर्मल टाईप होतात ना. मऊ राहत नाहीत. मऊ करायच्या नाहीत एवढं लक्षात ठे ठेवा चपाती कडक करायची. आणि लय पण कडक करायची नाही. आणि त्याला पूर्ण कुसकरायचं काय आणि मिक्सरला लावायचं. चपातीला त्या. आणि त्याचा पूर्ण असा करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये ना अं बारीक किसलेला गुळ टाकतात.
हा.
आणि अ बडीशेप टाकतात,
हा, होय बडीशेप पण-
आणि खूप- खोबर्याचा किस टाकत्यात, वल्या खोबर्याचा असला तर वल्ल किंवा जास्त करून वाळल्या- ट जायफळ ते मस्त टाकायच आणि ते मिक्स करायचं पूर्ण अग इंतका भारी लागतय. ते तुला सांगू ते मलिदा-
गुळ पण घालतात ना ग त्यात, गुळ पण घालतात ना. -
हा, गुळच की गुळामुळेच गोडवा येतोय आणि साखर अलाऊड नसत म्हणजे- कशात साखर घालत नाहीत सगळ्यामध्ये गुळच, गुळाचाच वापर करतात. आणि ह्याच्यामध्ये मला काय असं वाटतं माहीतेय, ह्याला पण काहीतरी परंपरा असणार आहे म्हणजे- हे पारंपरिक पदार्थ आहेत.
होय अग, किती छान बघ की म्हणजे आपल्याला- च काम म्हणत असतील त्याला आणि ब माझे काय संबंध पण नाही अे बाबा ते घवाच्या पिठाचा काय मलीदा. असं नाव कसं पडलं असणार बघ की. आणि बारीक करायचं मी पण कधी, कधी तर म्हणजे पहिला मम्मी गरम- क देणार काय आणि उरूस असला की, सकाळी उठल्यानंतर ते मीच करणार म्हणजे हातात असं गर- गरम चपाती घ्यायच आणि त्याच तुकडं- तुकडं करायचं हातावरच अस. आणि म्हणजे पहिल्या घरात मिक्सर वगैरे नव्हता ग, त्यावेळी-
हा ते आता त्याला मशीन पण आल्या. काय वेगळंच आणि हे जास्त सण ना आसले, खेड्यामध्ये फार- होतात.
होय थोडा आता क नाही, होय बरोबर.
हम्म. हम्म. म्हणजे एक संस्कृती म्हण परंपरा खेड्यामध्ये जास्त टिकून ये आणि आज, आजकाल तर मोहरमचा महिना आहे का नाही मोहरमच्या महिन्याच तुला काय एवढं म्हणजे व्यवस्थित माहि- काय म्हणजे का असते काय?
नाई ग-
मला ह्याची स्टोरी ह्याला एक स्टोरी आहे, म्हणजे प्र- ते ह्याला जर इतिहास आहे ना, तस ह्याला पण एक इतिहास हे आहे, म्हणजे- आता आपण प्रत्येक देवी धर्माच बघतोय की- कि बाबा काय ना काय हे असं का, तसं का, तसच हा ह्याच पण हाय. काहीतरी पण मला इतकं माहित नाही, मी आमच घरी विचारीन हेच नेमकं काय करतात फक्त एवढं मला- मला माहि क ते आगीचा खेळ असतोय माहिताय का? चालत्यात आणि हा- ते एकमेकांच्या भेटीला येतात.
होय अ ग! बघकी आगीतन चालत गेल्यावर त्यांच्या पायांना दुखापत वगैरे होत नसते.
हा म तेच की भक्ती, विषय- विश्वास, श्रद्धा, याच्यामुळे त्यांना काय होत नाही. आणि स दहाव्या दिवशी, दहा दिवस असतो ना मोहरम. दहाव्या दिवशी आणि खूप जोरात करतात एक-एक ठिकाणी. हा आणि भरपूर ठीक- कानी कसं हाय, म्हणजे मला असं वाटत आता जास्त जिथ- अ ह्या समाजाचे म्हणजे, असं जास्त लोक राहतात, म्हणजे जिथं जास्त प्रभाव हाय- तिथं त्यांचा जोरात असतो. त्या गाणी कवाली म्हण किंवा त्या वेगळ्याच प्रकारचा उत्साह असत- तोय.
होय कौ-
आणि आपण म्हणतोय की दर महिन्याला एकच सण येतोय आपण म्हणतोय ते चुकीचं हाय दर महिन्याला एक, सण येत नाही प्रत्येकांच काही ना काही काही ना काही काही ना काही वेगवेगळे येत असतय. मला असं वाटतं महिनयाभरात चार पाच सण येत असतील.
सहज येत असतील आणि सण नसल की म्हणजे म्हणजे बघ क किती आता सणा सिद्दीचा दिवस. दिवस चालू एखादा सण म्हणले की म्हणजे बघ आता मोहरम कस आपण बोललो. त्यामध्ये ब चोंग वगैरे म्हणजे किती परंपरा, आपले जे म्हणजे पिढ्या्यां पिढ्या फूड आल्या वैती चोंगच करायचं.
ह्याच्या माग काहीतरी असणार अ ग? काहीतरी म्हणजे एक तथ्य असणार कारण की पूर्वजांनी आपल्या अशेच कोणत्या, गोष्टी केल्या नाइट एक सायंटिफिक कारण असणार आहे या गोष्टींना मला असं वाटतंय. प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्यात आपण वेगवेगळे सण करतोय आणि वेगवेगळे पदार्थ करतोय.
हो हो नक्की! आपण शोध लावूया घे आता तेवढा टाइम नाहीये नक्की आपण भेटलो, म बोलूया त्याच्यावर तर ठेव काय मग?